ओ
किती वाजली त हॅलो
हा नमस्कार ताई
हा नमस्कार ताई आवाज ऐकू येताय
हो हो येतो येतोय
हम्म
काय चाललं
काही नाही बस आता आशाडी एकादशीची तयारी
हो इतके लवकर तयारी चालली
हा आता एक पंढरपूरला जायची तयारी जातेये
हो हो हो हो
हम पावसाचीच वाट बघतायत लोक
हो पावसाचीच खूप चालू आहे शाडी आषाढीला खूप पाऊस राहतो है ना यंदा काही पाऊस नाहीच आषाढीला नाही तर लोकांचे जातानी किती हाल होतात आषाढीला वगैरे
लोकांना असं वाट-
हॅलो हॅलो
हॅलो लोकांना असं वाटतं की पाऊस लवकर पडेल - आपल्याला अशा वेळी एखाद्या दिवसलाही जाता येईल
लोक आषाढी एकादशी- म्हणजे शेतकरी वर् म्हटल्यावर आषाढी एकादशी पर्यंत काम वगरेवर घता कसं महिनाभर जात्राला जायचं असतं ना तेथ यंदा पाऊस पण रेट झाला त्याच्यात मा काय ते जत्राचं कसं करत काय वगैरे
लवकर पाऊस पडेल तर त्यांच बी न निचिंती राहते बिचारे लोकांची बी
हो
तुम्ही बी पकडता का पंधरा दिवसात नाही एकादशी येते ती
नाही नाही नाही ूाते आहे ना ते कर
असं आम्ही पकडतो ताई पंधरा दिवस म एकादशी येते ना हा पंधरा दिवसाची बी करतो आणि ही आषाढी एखकादशी पण करतो हो आणि देवदर्शनाला बी खूप अं हम तिथं पंढरपूरला बी देवदर्शनाला बी खूप गर्दी ते
हो खूप म
ला रांगेचे रांगेग लागलेले असतात आणि फराळ म्हट टला म्हणजे तर बापरे विचारूच नको इतका फराळ असतो तिथं
हो खपच ख बर
उठेल तर एका दोन दोघी पायांवरती भक्ताची वाट बघतो बिचारा माझा भक्त आता येईल तेव्हा येईल भक्त पुुंडलखासाठी त्यानेत भक्ताने भक्त पुुंडलिकाने आई वडिलांची सेवा करायचा तो
हो आई वडिलांची सेवा
त्याला आम्ही भगवंत प्रसन्न झाला त्याला विठ्ठल की चल भो माझ्याजवळ चल तू माझ्या जवळ राह तिथं तो म्हणे नाही मी येत नाही तुमच्यासोबत माझ्या आईवडिलांची सेवा कोण करेल
हो आई वडिलांची फण कराय से बाबा बर
मग ते म्हटले ना मगत मगंत म्हणतो मी दोन पायावर उभा राहतो तपण मला भेटायला येस तू
आई वडिलांची सेवा करतोय पण माझ्यासाठी नाही आला मग तो म्ह माझ्या आईडयांना मी सोडून तुझ्याजवळ येऊन काय करू मी माझी आईवळेच माझे भगवंत आहे
हो
मग भगवंत विठ्ठल दोन पायावरच उभा राहतोय तोपर्यंत कुंड भक्त अ कंडलिक येत नाही भक्त कुंडलिक माझ्याजवळ येत नाही तो पर्यंत मी उभाच राहील तोपर्यंत उभाच आहे भगवंत
हो हो
लोकां अस श्रधा इत होती त्यांनी म भावाने निस्मार्पणे भक्ती करायची लोक असं
हो खूप खूप अजून पण खूप पांडुरंगाची भक्ती करत खूप असं समज प्रत्येकाच्या घरी कवचित तुम्हाला ते शंभरामध्ये पन्नास लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी वाजली जाते हरिफाट रोजचा घेतला जात तो भजन घेतलं जातं काकडा घेतला जातो पाठी असं म्हणजे खूप पांडुरंगाची देवांना लोकांना खूप भक्तांना खूप आवडे आणि आषाढी म्हटलं का त्यांच्या सांगातच नाही बर का आपल्या देवाचीच आषाढी आली आपण जायलाच पाहिजे खूप खूप पुस्तक आणि जल्लोषणी जात किंवा आता ऍक्च्युअली असंम धोंड्याचा महिना होता खूप लोक आता पंढरप पूरला म्हणजे खूप लोक गेले ब असं देवाच्या इथे धोंडे वगैरे करून दिली आषाढी आहे मोठी आहे मग आपण आपल्या देवाकडे गेलच पाहिजे
म
इंद्राणीेत अांघूळ कल्स पाहिजे खूप जल्लोस्वस्त ना मग ते म्हणणायला आपण आपल्या देवाला जाऊ बाऊ भेटायला वगैरे
पांडुर पांडुरंगाची सेवा केलेली वया नाही जातय
नाही नाही व्हायलाच नाही जा
दोन पाऊल जर भगवंतासाठी गेल तर दहा पाऊल भगवंता आपल्या जवळ जवळ येतोच
हो हो बा बापले
आणि त्याचे विठ्ठलाचे गाणे विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर आपल्या
हो खूप छान वाट विठ्ठलाचं नाव जर घेतलं ना चरुणी खूप भारी वाटत भांडुरंगाच तर भांडुरंग म्हटल्यावर तर अख्ख्या जगाचा राज तून म्हटल्यावर अख्खं जग त्याच्यासाठी पळत जातो कुठून ना कुठून आज समजा तुम्ही कुठ न लंडन वरून अस पांडुरंगाची दिंडी निघाली विचार करा सारखी गोष्ट आहे ना
मग आणि जिथं पण ती दिंडी निघते मठवाले लोक असतात त्यां वळ देव असतात तर दिंडी निघते आता गावा गावितातथ थांबतातच विसावासाठी थोडा वेळ
हो
गावागावी लोक म्हणतात ते म्हणतात आमच्याकडे या दुसऱ त लोको म्हणतात आमच्याकडे या ते म्हणतात आमच्याकडे चहा पाणीला आहे म्हणतात आमच्याकडे जेवण आला आहे त्या म्हणात आम्हाला तिकडे झोपायला या
हो त्यांची पण सेवा करणं आपल्याला अशीिबात म्हणजे आपलं म्हणजे पा हेच असतं ना हो ते कोणाच्या नशिबात थोडी भेटतं का पु्य
अरे हे लोक जर आपण नाही जाते आपण नाही जाते पांडुरंगाच्या दर्शन त्यां हे लोकं तिथपर्यंत जात आहेत तर त्यांचं त्यांच थोडसं पुरणे आपण कमवून घेऊ भा असं
मग खूप खू उपयोग त्यांचे पाय वगैरे धुणं त्यांच्या तुळशीला वगैरे हे करणं आपल्या दारात तुळस असते बघा तुळसीच किती छान वास येतो असो ब ऑक्सिजन भेटत आपल्याला तुळशी पाासून रुक्माईला तर तुळशीची माळ घात अबदुलसेकन
तेच ना आता भगवंत लोक लोकांना शेतकरी लोकांना तर अशी चिंता पडून जाते पाऊस जर लवकर पडेल तर मी पेरणी करून निघूनच जाईल असं धावफोळी मध्ये असतो भगवंत बघेल माझी पेरणी करून देईल तर भगवंत बरोबर लावून देईल माझी कपाशी असं लोक म्हणतात पीक टाकायच्या मागे आणि पडायच्या मागे असतो तो देवाजवळ
ह््
आणि असे बी देव दर्शनाची आरती वगैरे काकडा आरती चतुर्मास र चतुर्मास महिना असतो एक महिना काकडा आरतीचा चातुर्माचा तो पण अगदी व्यवस्थित पांडुरंगासाठी असं आनंदाने आणि उत्साहाने छान वाटतं तुम्हाला
खूप खूप ते परत भगवंताचे इथ ते विठ्ठल विठ्ठल करता बघा ते त हारीपाठाच्या वेळेस किती छान वाटत होते करायला किती भजन वगैरे हा विते हरिपाठच वगैरे हरिपाठच बघितले का तुम्ही ते नाश्ता वगैरे
हो हो हो मीच आम्ही हो मंगळवार आहे मी ममीकडे जायची ना मी तेव्हा मला आठ पंधरा दिवस मिळायचे ते चतुर्माचे आपल्या दिवाळीच्या वेळेस एक महिन्याची काकडा आरती असते ती तेव्हा मला मिळून जायचे ते आठ पंधरा दिवस जेवढे असते तेवढे शक्य मी मंदिरात सुद्धा जायची विठ्ठच्या मंदिरात तर तिथे काकड पण मिळून जायच सकाळचा पाचचा काकडा परत देवाचे आंघोळ व्हायचा त्याची भजन व्हायचं आणि परत नंतर मग अजून गणपतीची आरती व्हायची विठ्ठलाची आरती व्हायची नंत तर ते फुगड्या वगैरे खेळायच्यात एकदम भारी वाटायचं देवाचे आंघोळ म्हणताना बी गाणे एकदम मस्त म्हणायचे ते
हो खूप छान आहेत पांडुरंगाच करतात नाही आमच्या इकड तर सगळ्या लेडीज गावात असं कोणी जात नव्हतं मग हरिभटाला सगळे जाता बरंस एन्जॉय म्हणून
हम्म हम्म हम्म त्या निमित्ताने आपलं थोडं फिरणं बी होऊन जातं आणि भगवंताजवळपर्यंत आपल्या पोचणं बी होऊन जातं
हो
अशा निमित्ताने आपण तरी चला बो मुलांना पण घेऊन जातो आता चला भा आपण अभ्यास वगैरे झाला की चला आपण देवाच दर्शन बी करून येऊ थोडस अं देवाचे श्लोक वगैरे ते पण करून न येऊ आपण
हो हो मग मुलांना पणत ना आजकाल म्हणजे त्यांना पण म्हणजे कळत पांडुरंगा काई वगैरे अस
हो ना हो मग तेच ना
तेच
भक्तीच करायलाच पाहिजे देवाची
हम्म एकादस तर केली पाहिजे एकादशीला तर खूप भारी वाटत अषाढी एकादस म्हटल्यावर खूप आमच्या इकडे तर खूप बगरीच पराटे वगैरे समुदाचे खड हो
हो माझी पण असते पंधरा दिवसाची एखादशी ताई
हो असतेय पण मोठी आषाढी एखादच म्हटल्या जल्लोष वाटतो
हो हो ते पण असते
ह् मुलांना आपण ड्रेस वगैरे घालतो माई बनतो विठ्ठलाच रूप द हो मुलांसाठी ना त्यांना परता ना अ
त्यांना आपण जर जाऊ तर त्यांना बी बरोबर आपले नाही माझी मम्मी अशी करत होती नाही माझी मम्मी असं करत होती बरोबर त्यांना बी लगेच समजत लक्षात येत त्यांचा बर्थडे राहिल्या का चल ब आज देवाची आरती करून घे बरं आज सुद्धा बड्डे आहे देवाला प्रसाद पण देऊन कोण पेढ्यांचा हम्म आपण असं करतो आज काही केक आणायचा नाही आपण आरती करून घेऊ आणि देवाला पेढ्याचाच प्रसाद देऊन देऊ की केकच्या निमित्ताने
हो हे काय बड्डे होते का हो हे हे आता फॅट निघालाय बड्डयाचा वगैरे अरे पूर्वी कस ओवाळल शिऱ्याचा प्रसाद वगैरे बनवला झाला बड्डे
हो रवा बी चालतो आपला बरोबर हम्म
आणि आता हल्ली तर सगळे हो ठीक आहे धन्यवाद
धन्यवाद
हो हो